छान नाम होतं त्या गोष्टीचं. ते नमस्कार हॅलो!
नमस्कार.
हा नमस्कार, काय करताय?
काही नाही, आता चहा पिले.
हा का,, काय?
च्या पाव खाल्ला.
हा का, आंऽ हो हा.
बाहेरचं, ओटा झाडला.
हा का,, पाऊस होता का?
दिवसभर पाऊस होता.
हां.
हम्म.
काय जेवण केलं होतं मग दुपारी?
जेवण काय? जेवण अं वरण भात.
रोज अं रोज रोज नवीन नवीन काय खाता तुम्ही? अं एक दिवशी वरण भात एक दिवशी पुरण पोळ्या.
रोज नवीन.
हा का? हम्म.
हां.
काय नाय आ.
रोज नवीन नवीन खाते मी.
हां.
असं इतका पाऊस पडला आमच्याकडे. लय पाऊस पडला तशा पाऊसातच हा.
जास्त होता का म्हंटलं?
जास्तच होता ना.
हा का? हम्म.
तिकडं कसा होता?
म इकडं बारीक होता. हा काय नाही मग आवरल गेलं.
हो.
आता काय स्वयंपाक करायचाय.
आता पुरण
हो का?
हो ना.
हम्म. काय नायी मग शेतात गेल्या होत्या हम्म
होय तू का?
काय?
तू गेली होती शेतात.
नाई तुम्हाला विचारते तुम्ही जाताना शेतात गेल्या होत्या का म्हटलं.
मग गेली होती ना.
हं हं का? हम्म.
हम्म.
काय नाय मग बोला.
आज अं शेतात निंदा निंदायचं काम केलं.
आज का पावसामध्ये?
हा उपडवलं ना गवत हातने उपडवलं ना.
हां न्हाई पाऊस जोरात येत होता प म तरी आपण गेला होता का? हा.
शेतात कमी होता.
हां.
हम्म. ते खत लावल्यामुळं.
हो का?
हम्म.
हां.
पावसात खत लावलेलं चांगलं असताना मग.
हा.
असतं. मग काही, अजून तिकून आली, लगेच मराठी शाळेत गेली.
कशासाठी?
मतदानचे नाव चेक करायला.
हो का? हम अजून कुठे गेल्या होत्या?
मतदान चे नाव चेक करून अजून अ स्वामी समर्थाच्या मंदिरात गेली.
सहज गेल्या होत्या का?
सहज दर्शन घ्यायला.
हां ती तर जवळ असेल?
हा जवळच येना.
हम्म.
माझ न माझ्या बहिणीची मुलगी आली. तिचा फोन आला. मग त्या बहिणीच्या मुलीला घ्यायला गेली.
हम्म.
असं.
सुट्ट्या होत्या मग आली.
हो का, किती दिवस सुट्ट्या आहेत?
आता चार पाचच दिवस आहेत.
हा का, म्हणजे किती तारखेपर्यंत आहेत? असं.
किती तारखेपर्यंत आहेत असं? हां. एकोणतीस तारखेला पेपर हे.
हो का आजची बावीसी, उद्याची तेवीस. तेवीस, चोवीस, पंचवीस, सव्वीस, सत्तावीस, अठ्ठाअंशी, एकोणतीस पा सहा, सात दिवस सु ट्या आहेत.
बर मग मंगळवारी जाते की काय?
किती दिवस राहणार आहेत?
तीन, चार दिवस.
हो का? मंगळवारी जाणारे हेत का?
आता समजेल ना, अजून बोलणं पण नाही झालं आमचं.
हो का? ना
हम्म, मंग आता आषाढ एकादशी अहे ना?
हां.
मग आषाढ एकादशीला आम्ही मंदिरात जाऊ विठ्ठल मंदिरला. यात्रा भरते मोठी.
हा का?
हम्म आजूबाजूच्या खड्यावरचे लोक येता असं
हम काय नाय मग.
आं?
काय नाही म्हटलं तुमची तब्येत
चांगली आहे
हा का यात्रा मोठी असते का
यात्रा मोठी असते ना
हा
लांब, लांबचे लोक येत मी सांगते काय
हो का हम काय
आम्ही फराळ करतो मग फराळ
हो का हम्म काय पंचवीस सारखेलाय वाटत ना उद्याची तेवीस
काय किती तारखेला आहे शनिवारी ये वाटतं
हा ना मग पंचवीस तारखे ना शनिवारी हा उद्या गुरुवारी
हां
हम
तू काय मग माहेरी का सासरी आहे
हम् मी का
ह
माझं लग्न नाही झालं अजून
नाही
नाही हम्म
किती वर्षाचीय तवा अस
मी काय नाही अ एकोणावीस
मग तरी लग्न झालं नाही
नाही ना अजून पुढच्या वर्षी
बाकी
हम्म
आठरा वर्ष होती तसं लग्न होऊन गेलं
हो का मग आता, आता थोडी करतातस
आत्ताच झाल मागच्या वर्षी लग्न माझ्या बहिणीच
हा का हम्म
काय
लवकर करून टाकलं
हा
म
काय नाही
जास्त दिवस झाल का मग कसं असतं
हा
आता आपण कुठून पण काय पण ऐक
हा म बरोबर आहे ना
मग म्हणून मग लवकर लग्न करून टाकलं
हा
तिचे तिची सासरेच जाय बाय तेज्यात
अं आ
मग आता शिकतीय ती.
हो, का.
हम्म.
हा.
तु काय जेवण केलं मग?
काय?
जेवण काय केलं?
मी का अं कारल्याची भाजी.
कारल.
हम्म.
आवडत?
हा मग खाऊन घेते मी.
कारल्याची भाजी कशी...
आं.
कशी करता?
अं शेंगदाण्याचं कूट भरून. अं
बीन कापायचा.
नाय ना कापून घेताना. हम्म.
नमक पण तर लावत असणार ना?
हा म्हणजे कापून घेता अर्धे. आणि मग त्याच्यात मीठ टाकून देता मग थोडा वेळ राहू देता मग ते मिठाच धुवून घेता मग त्याच्यात शेंगदाण्याचं कूट तिखट, हळद, मसाला जिरं तेथे ते सगळं मिक्स करून मीठ त्यात कारल्यामध्ये भरून देता कडईमध्ये तेल टाकून देता लगे ते कारले टाकून देता लगेच झाली भाजी.
हा, हा मग मस्त लागत असेल खायला?
म मस्त लागते ना हम्म, हम्म.
शेती पण आहे का तुमची?
आय
शेती हाय का?
मग हाय ना.
काय टाकलं मग?
अम् आता का मक्की. बाजरी, भुईमुगच्या शेंगा.
हा.
काय?
भुईमुगच्या शेंगा.
हा.
घरपुरत का विकायला?
काय माहिती किती टाकल्यात?
म् टाकलेल्या हे कस काय माहिती?
म तेवढ्याच माहिती ये ना, फक्त मला टाकलेले आहेत असं हम्.
हा, हा.
हां.
काय मग अजून?
काय नाही माझी
ह नवी जुनी बातमी अजून, अजून नवी जुनी बातमी
अ नवी जूनी बातमी काहीच नाही
काहीच नाही. आमच्या इथ भंडारा होता.
आज होता?
नाही. असं केव्हा
मग.
मंगळवारी, शुक्रवारी राहतो ना
हो का! नाही तुम्ही बोलला ना? आज आमच्या इथं भंडारा होता म्हने, म्हणून विचारलं मी हा.
आषाढचा भंडारा करता
हा.
आषाढ महिन्याचा मंगळवार, शुक्रवार
हा हा मग शुक्रवारी आहे का? शुक्रवारी का म्हटलं मग?
मंगळवारीच झाला.
झाला का? हूम् हो
मग काय?
हुं.
काय मग? शिकत ये का मग?
हा शिकतेय ना.
काय शिकत?
मी का? अम् चौदावीला ये.
आस हाय का?
ऊं.
हुम्म, चांगलं शिकवता का मग?
म चांगलं शिकवतो आमी?
हा येतं का मग? लक्षात राहतं का? लक्षात राहतं.
म राहत ना.
हा.
हुं.
हा. अजून काय म?
काय नाई मग चालेल, तुमच्या सोबत बोलून चांगलं वाटलं. धन्यवाद!
धन्यवाद!
हा चालेल.
बरं.